हॅलो हा बोला हा येतय बोला कि
मी तुम्हाला यासाठी कॉल केला होता कि मला तुमच काही मत मांड समजून घ्यायचेय.
हा बोला
तर मला असं विचारायचं होतं की अतिशय महत्त्वाचा म्हणजे एक मुद्दा आहे त्याच्यावर तुमचं मत ऐकवते म्हणजे म्हणजे जे आपण महागड्या वस्तू आपण विकत घेतो त्याने माणसाचा दर्जा ठरतो का?
नाहीच की
का बरे
महागड्या वस्तू कोणी पण घेऊ शकतो ना एखादा गरीब पण घेऊ शकतो ना
हा म्हणजे एकंदर कस म्हणजे कसं झालंय आजच्या आधुनिक युगात आहे ना आपण अशा समाजात जगत आहोत जिथे अनेकदा एखाद्या व्यक्तीची मूल्य त्याच्या स्वभावावर किंवा संस्कारवर किंवा कर्तृत्वावर ठरत नाही. तर त्याच्या कपड्यावर, मोबाईलवर, गाडीवर किंवा त्यांच्या घरावर ठरवतात.
होय.
पण खरोखरच माणसाचा दर्जा महागडी वस्तूंनी ठरत नाय.
नाही नाही त्या संस्कारावर आणि तिच्या वागण्यावरच ठरतं.
कसय महागड्या वस्तू माणसाच्या आर्थिक परिस्थिती दाखवू शकतात. पण त्यांचा स्वभाव चारित्र्य आणि संस्कार आणि माणुसकी कधीच दाखवू शकत नही
नाही नाही नाही हे बरोबर तुमचं.
मग तुम्ही पाहत असाल की म्हणजे काही लोकांकडे लाखोंची गाडी असते महाग गडे कपडे असतात ब्रँडेड घड्याळ, महागडा मोबाईल असतोय, पण ते इतरांशी उद्दात पणे वागतात
होय ते तर आहेत आता कितीतरी प्रकरण झालेत ह्या बाबतीत आपल्या म्हणजे ह्या ह्या आधुनिक युगात ना ह्या बाबतीत अशी कितीतरी उदाहरणे झाल्यात.
होय म्हणजे हा अशा व्यक्तीला समाजात खरा मान मिळतो का?
मिळत म्हणजे कोणते?
हम्म कदाचित काही काळासाठी लोक त्याच्याकडे आकर्षित होत्यात. पण मनापासून आदर मात्र त्याला मिळत नाही.
काय नाही नाही शंभर टक्के जो गरीब असतोय ना तो कसा का असंना छोट जरी झोपडीत राहित असला तरी तो सन्मानाने जगतो.
हम्म म्हणजेच कसं काही लोक हम
हम्म बोला बोला.
काही लोक आहेत ना ते अगदी साधं जीवन जगत्यात म्हणजे साधे कपडे घालत्यात सामान्य मोबाईल आणि त्यांचं बोलणं पण नम्र असतंय ते इतरांना मदत करत्यात मोठ्यांचा आदर लहानांवर प्रेम करतात, अशा व्यक्तींचा समाजात कायम सन्मान केला जातोय कारण त्यांचा दर्जा जो आहे त्याच्या वस्तूंनी नाही तर त्यांच्या व्यक्ती तीमत्वावर ठरतोय. पण कसं आहे कधी कधी लोक आहेत ना ते फक्त इतरांना प्रभावित करण्यासाठी म्हणजे आजकालचे कशा झाल्या इतरांना प्रभावित करण्यासाठी कर्ज काढून महागड्या वस्तू विकत घेत्या त
बघ हा आणि ते इम्प्रेस करून प्रत्येकाला आणि होय होय होय. ते आणि हम् बोला.
नाही बोला ना.
हा त्यामुळे कस त्या लोकांचा दर्जा वाढतो पण नेमकं त्यांच्या मागचं जे बॅकग्राउंड आहे ना ते कोणाला माहित नसतय आणि ज्याला माहित असतय ते सांगत नाही त्यांच्या भीत तिनी पण जो गरीब असतोय ना तो कसा का असंना, त्याला जरी मान मिळत नसला समाजात किंवा या आधुनिक युगात तरी तो म्हणजे एक स्व स्वतःचा एक स्वाभिमान असतोय त्या स्वाभिमान धरून तो जगत असतोय ना तर त्या लोकांच तसं नसतं जे महागडी वस्तू घेतात किंवा जे नुसता दाख वायचंय दुसऱ्यांना त्यांचं त्यांना पण माहित असतंय की आपण हे चुकीचं करतोय खर ती लोक तसे वागतात
हम्म त्यामुळ कस होतय
उद् उद्धट वगैरे
हा.
नही आणि लहान मुलांना म्हणजे सारखं टॉर्चर वगैरे करणं किंवा घरातलं कोणी पण असू दे. त्यांना टॉर्चर करणं असं चालू असतय त्यांच्यात.
ते कसं आहे आपण दुसऱ्याचा अनुकरण करण्यापेक्षा आपल्या गरजेनुसार आणि आपल्या ऊत उत्पन्नानुसार खर्च केला पाहिजे.
होय होय हे योग्यच आहे ना माणूस कधी पण अंथरून पाहून पाय पसरायला पाहिजे बाकी बाकीचे जे लोक वागतात त्यांच्या असते म्हून ते वागतात खरं आपल्याकड नाही म्हणून आपण कर्ज काढून घेणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे
इतिहासात कस अनेक महान व्यक्ती होऊन गेल्यात.
होय होय.
पण त्यांना कधीच महागड्या वस्तूंमुळे महानता मिळवली नाही त्यांच जे विचार त्या प्रामाणिक पणाम आणि जे समाजासाठी त्यांनी कार्य केलं त्यामुळे त्यांनी त्यांना आपण आजही आदराने आठवणी
हो जस की शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी जे महिलांसाठी जे केले म्हणजे अ जो महिलांसाठी एक सन्मान दिलाय. अ म्हणजे जी अ त्यावेळी हिंदू म्हणजे अ म समजलं काय अ म्हणजे मला काय म्हणाती ते अ जो मान किंवा सन्मान दिला त्या काळात म्हणजे शिवाजी महाराजनी महिलांना. ह्या काळात ह्या सध्याच्या स्थितीला आपल्या महिलांना किंवा मुलींना सन्मान मिळत नाही. आता भरपूर केसेस होतात कि अ म्हणजे अत्याचार वगैरा
हा महाराजांच्या नावाखाली फक्त महाराजांचं नाव पण आचरणात नाहीत महाराज असं झालं.
हा सध्या तर ट्रेन चालू आहे शिवाजी महाराज फक्त पण त्यांच्यासारखे वागणारे खूप जण कमी आहेत. खूप कमी लोक आहेत. तसच जर महिलांना सध्याच्या म्हणजे काळात एक मान सन्मान भेटायला पाहिजे आणि हे सगळं जे चालय ना अत्याचार हे बलात्कार वगैरे बारक्या बारक्या मुलींवर हे सगळं थांबवायला पाहिजे.
होय.
ही सध्याच्या स्थितीला गरज आहे. खरं प्रत्येक जण अ नुसता कि आपल्या विचार दृष्टीनत चाललाय. प्रत्येक माणसानं जर ठरवलं ना की पहिला म्हणजे एका स्त्रीला किंवा एका महिलेला सन्मान द्यायचा तर बाकीची पण त्यात चेंज करू शकतात ना.
हो तसच आहे पहिला स्वतःपासून बदल घडवायला लागतो.
हा पहिला स्वतःने तर अ स्वतः सांगायच दुसऱ्यांना. असं करा तसं करा महिलांचा मान करा अस मण करा खरं स्वतःच दुस म्हणजे चुकीचं वागायचं हे पण चुकीचं आहे ना.
हा.
ह.
पण महाराजांनी कस केलं की म्हणजे स्वतः पुरता कायम प्रजेचा स्वराज्याचा विचार केला आणि स्वराज्य पण त्यांच्यासाठी नाही तर म्हणजे आपल्यासाठी निर्माण केला
होय-होय, तर आत्ताच्या म्हणजे आताच जे हे चालूय ना, हे भरपूर घातक आहे सगळ्यांसाठी.
नाही आणि त्यां म्हणजे आत्ताच्या युगात त्याला खूप म्हणजे त्यांची कोणाला जाणीव नाहीय, आणि जे म्हणजे लोक म्हणजे आता त्यांचे इतके किल्ले, गड वगैरे आहेत, त्यांनी फक्त. तर ज अ एनजीओय म्हणून जातात पण तिथला इतिहास समजून घेण्यासाठी नाही जात.
आणि त्या किल्ल्यांवर पण काही काही वाट किल्लं असतय बरं हेजी नाव तेजन नाव हे लिहायचच ठिकाणीच आहे ते मेन म्हणजे एक ते ऐतिहासिक हा
नाही आहे ना एक एक जण एन्जॉयमेंट साठी पार्टी आता तरी त्याच प्री-वेडिंग साठी. पण वापर होतो, तर पण चुकीचाच आहे.
सध्याला ती बंदच करायला पाहिजे, प्री वेडिंग म्हणा किंवा काही असतो तिथं. जे. म्हणजे जे खरोखरच ते अनुभवायला गेल्यात महाराजांचा इतिहास त्या लोकांसाठी तिथं फक्त गड किल्ले चालू ठेवायला पाहिजेत.
हो.
हो, हे असं माझ तरी मत आहे बरं.
हो तुमचं मत ऐकून मला भारी वाटलं, म्हणजे एका तर शेवटी म्हणजे तुमचं मत ऐकल्यावर मला तर असं वाटतं की, तुमचं मत पण असाय की. म्हणजे महागड्या ज्या वस्तू आहेत. ते माणसांची श्रीमंती दाखवतात, पण चांगले विचार स्वभाव प्रामाणिकपणा, माणुसकी की है.
हेच असत्यात ना खर, हा. नाहीतर ही महागडे वस्तू घ्या, नाहीतर तुम्ही महागडे वस्तू घेत नाहीय आणि, दुसऱ्यांसंगट बोलताना, जरी तो आ जर एजेड किंवा एक आजोबा जारी असले, आणि त्यांच्यासोर बोलताना तुम्ही अरे तुरे बोलला, किंवा त्याला असे, अ म्हणजे तू हे हायस. ते हाईस, असं बोलला तर म्हणजे तितथंच कळते ना तुझ संस्कार कार, किंवा तुझ काही असेल ते, तिथच कळतय ना. अ तेच जर गरीबाच्या घरातल्या, गरीबाच्या घरातला असला तर
म्हणजे आजकालच्या पालकांनी पण आपल्याला नेहमी शिकवलं म्हणजे आहे, की नाही कि मोठं घर नव्हे तर, मोठं मन अस कारण पैसा आज आहे उद्या नसेल, पण चांगलं व्यक्तिमत्व आहे ते आज आयुष्यभर माणसाबरोबर राहणार आहे.
राहाणार शंभर टक्के, आणि हे शिकवायला पाहिजे युगात प्रत्येक पालकांनी आपल्या ये मुलांना आणि जास्त करून मुलांनाच गरज आहे.
म्हणून आपण कधी एखाद्या व्यक्तीचा न्याय म्हणजे, त्याच्या वस्तूवर न करण्यापेक्षा त्याच्या व्यक्तीला स्वभावानं कर्तृत्वान आपण ओळखायला पाहिजे.
होय, खरं कसं आहे आता सध्या ते आपण
आपण स्वतः चेन्ज केलो, खरं ते पूर्ण हे युगच चेन्ज करायला पाहिजे ना. प्रत्येक जण म्हटलं की, माया म्हणजे मी श्रीमंत आहे. किंवा हा गरीब आहे हा, धर्मच नसावा सध्या.
हम्म, तेच आपण महागड्या वस्तूंपेक्षा चांगल्या मूल्यांना महत्त्व देणार असा समाज निर्माण करायला पाहिजे.
हो, खरं ते आपण एक, दोन, तीन, चार असं बोटावर मोजणार लोक नकोत. पूर्ण असं एक हा कि बाबा हे करू शकतोय, आपण किंवा हा हे बदलू शकतोय, असं काही तर निर्माण व्हायला पाहिजे. आणि आता गरज आहेच निर्माण या्यायला
ओके थँक यू ताई तुमचं मत आहेऐ पण मला भारी वाटलंय हा चालेल ठेव का
हा ठेवा.
हा.